पाटलं लागणार नाही बॉस. का कारण काय काही वेळेस असं होतं ना. काही काही वेळेस होतं असं की इक इकडून जर केला तर तिकडून नाही लागत ब आज चांगलं हे आपलं नशीब.
नशीब माझे तर पहिलं म्हणजे माझ्या हा. माझ्या अकाउंट आहे ना त्याच्यावर तर माझे किती? पंधरा का वीसच कॉल झालेत आणि मिनिटच संपले म्हणून सांगितलं. बाकीचे सगळे असेच आहेत.
हां म्हणजे काउंट व्यवस्थित झाले बॉ वन एटी मिनिट्स झाले बॉ असं.
हो.
मग तसं असेल ना काही वेळेस म्हणजे कॉल काही ख हे असतात ना म्हणजे आवाज येत नाही, क्लिअर होत नाही.
ते वहिनीच कस झालं? एक तीस कॉल तिचे कंप्टलित झाले.
हां.
हा आणि तिनं तर पुढची तर भर. भरपूर स्वीकारलेलेत तरी तिचे एकशे ऐंशी मिनिट लवकर कंप्लिट लवकर झालेच नाही. जव्हा तिन तीसवा कॉल केला ना तेव्हा तिचे कंप्लेट दावले तवर दावलेच नव्हते.
हा. हा. हा. असंही असू शकत ना.
आता भरपूर म्हणजे वेग आता कसं? सारख इश्यू येतोय बघताय ना काल ट्रान्सलेशनच काम आलं मध्येच बंद झालं. मी म्हणलं बरं झालं आता झालंय चालू करायचं परत मग झोपली दुपारी परत काय हहहह
आरे. ट्रान्सलेशनचं जास्त ते थोडं किचकट असतं ना असं म्हणजे
हो त्यात स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह अ परत ते सगळं काळजीपूर्वक द्यायला लागतय आणि ऐ
हं बारीक बघावं लागतं. बारीक बघावं लागतं सगळ्या गोष्टी असं.
हो, पण ते चांगलं आहे आपलं.
हा ते चांगले बरोबर हे सारखं विचारावं लागतं कोणाला. ते कसं आपलं आपलं करून आपण मोकळ होऊन जातो बॉ असं. अस असत.
तसं हे पण छान आहे म्हणा.
हा. वेगवेगळ्या यांच्याशी, वेगवेगळ्या विषयांवर बोलता येतं बॉ असं. आणि माहिती पण मिळते. असं पण होतं.
हो ना.
कोणी काय? कोणी काय? तशा ह्याच्यावर चांगलं आहे जे काय आहे ते बिझी राहतात सर्वजण असं पण एक फायदा पण होतो. आर्थिक पण हे मिळत. हो की नाही?
हो. फक्त ह्यात कस टाइम भरपूर जातोय.
हा. तेच ना. आणि कसं पटकन कोणी मिळत पण नाही ना कॉल करायला.
हा म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी कामं येत.
हां तेच ना आणि हे कसं काहींना अगोदर दिले टास्क काहींना नंतर दिले मध्ये ते ते रेंजचा इश्यू आला, मध्ये ॲपचा प्रॉब्लेम झाला. तर मग त्याच्यामुळे कोणाचे संपले, कोणाचे राहिले.
हो. तेच ना. आज कमप्लीट करायचे सगळे आता, माझे कधी तीस कंप्लीट व्हायचे?
हो ना. तेच ना तर आणि जर कधी नाही झाले तर काय? मला काही समजत नाही.
मॅडम म्हणता ट्रान्सलेशनचं काम भेटणार नाही हे जर कंप्लीट नाही केले तर
अच्छा हां ते पण आहे कार्य पूर्ण व्हायला पाहिजे ना ते अस त्यांच्यामुळे पण काही, काही प्रॉब्लेम आपल्याकडनं झाले काही त्यांच्याकडनं झाले मग त्याला आपण थोडी जबाबदार असतो ना.
हो.
त्यांच्याकडनं पण चूक हे झालेलं आहे ना ॲपचा प्रॉब्लेम आला आहे त्याच्यामुळे पण कंप्लीट होऊ नाही शकत.
हम्म आणि टास्क लवकर भेटले नाहीत ना.
हां तेचत म म्हणजे नवीन असते त्यांना लवकर कळतच नाही की काय नेमकं काय प्रॉब्लेम येते असं
एक
हो.
जे त्या आनुभवातनं केलं त्यांना लक्षात ये त कि नाय.
हां जे जे करतात ना पहिल्या पासून त्यांना समजते लगेच की काय प्रॉब्लेम येतोय काय करायच काय प्रॉब्लेम आल्याव जे नवीन आहे त्यांना समजना लवकर.
हां तेस. ते ग्रुप वरच सांगायला पाहिजे ना पटापट असं कि बुवा आसं करा तसं करा आसं
काय करतात की एकच क्वेश्चन् डबल डबल विचारतात.
हा.
त्यामुळं सरांना आणि मॅडमना पण व्यवस्थित समजना झालंय.
हां ते पण आहे नाई काही गोष्टी आ पल्या आपण समजून घ्यायला
घ्यायला पाहिजेत हो. आता ट्रान्सलेशनचे टास्क येणार नाहीत म्हणून सांगितलं. तरी चार वेळा एकच क्वेशन की कधी टास्क येणारेत.
सा ते.
मॅडमनी काय सांगितलेलं की टास्क आल्यानंतर आम्ही सांगीन तुम्हाला ग्रुपवर.
हो बरोबर आहे. बरोबर आणि त्या आपण प्रयत्नच करत राहता ना कोणीही असू. कि बुवा लेडीज साठी लवकर टास्क उपलब्ध होऊन द्यायला पाहिजे. असं कोणी नुसत रिकाम नको बसायला आसं.
आणि टास्क आल्यानंतर आपल्याला समजायसाठी रिफ्रेश करायचे. टास्क आलं की रिप्रे तर टास्क आपल्याला दिसतो. काय काय लेडीज ते पण करत तुम्हाला माहिते आहे एका लेडीजने त मला फोन केला मला म्हणी मला कॉल करा आणि त्यांनी त ॲपच घेतली नव्हती.
अरे असं कसं काय?
काय माहिती गुजरातच्या तिकडच्या होत्या.
अच्छा‌.
त्या म्हणे आसं कसं टास्क आलं ना मला ना आसं. मंग व्यवस्थित माहिती घेत नाही त्या आणि कार्यावर काम करतात.
आगोदर ऍप तरी डाउनलोड करायचं ना म त्या च्याशिवाय कसं काय येणार.
आनं तिथं पष्ट दिलेय सगळी माहिती की ऍप डाऊनलोड करा फॉर्म भर
हां बरोबर आहे. ते काही अशाच ग्रुपला जॉईन होऊन जातात ना. त्याच्यामुळे मग ते समजत नाही त्यांना असं ज्या माहितीतून आलेल्या अस त त्यांना सगळी माहिती असते.
आन्.
आस आसं होत ते. ह
तरी आणिक मध्यंतरी बघितल्या ना सारखं पेमेंट येत नाही पेमेंट येत नाही. सारखं तेच चालू होतं.
तेस ना तेस ना.
मंग मॅडमच कसं होतंय ज्याचा जो प्रॉब्लेम आहे तोच मॅडमना व्यवस्थित दिसत नाही आणि बाकीचेच क्वेश्चन मंग दिस तात आसं होतं.
बरोबर आहे तरी ते सगळ्या बाजूनी प्रयत्न करतात. ना सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल होईल असं प्रयत्न करत राहतात. नाही सो. हो. तेच काहीनी समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी.
आता तुम्ही सांगा ना आता घरात बसून आता एवढा पाऊस वगैरे बाहेर असे काम कुठं भेटेल का तरी? किती मॅडम प्रयत्न करतात आपल्यासाठी.
तेच ना, तेच ना. ह्या पावसामध्ये कुठली पिकं लावतात तुमच्याकडे?
आमच्याकडे ऊस आणि भिमूग असतो जास्त.
हो का.
हा. म्हणजे कडधान्य पण असते म्हणा. म्हणजे - - कसं असतंय ज्यांच्या घरी म्हैस वगैरे गुर वगैरे आहेत - -
हा.
मग ते काय करतात. मका थोडा लावतात. अ - - चवाळे थोडे लावायचे, असं म्हणजे प्रत्येक पीक घेतात थोडं, थोडं, थोडं. आणि ऊस तेवढा प्रत्येक वावरात असतोच सरीतनी लावतात. आमच्याकडे टोकण्या करतात ना. बोंड्यावनी मग बोंड्यावनी - - प्रत्येक प्रकारचे पदार्थ, कडधान्य फळभाज्या वगैरे असलं हे लावतात. आणि सरतनी वगैरे ऊस.
तर त्या ऊसात पण प पिकं घेतात का?
हो. आमच्याकडे एका शेतात दोन तीन पिकं घेतात.
हो का.
हम्. सोयाबीन, भुईमूग आणि ऊस.
हम्म, हम्. म्हणजे ऊसाच्या मध्ये जी जागा असते. तिथं मुग बीग असं घेऊ शकतो म आपण असं.
हा म्हणजे कस होत की आमच्याकड सरी पाडतात. आणि सरी पाडल्यानंतर बुंडा येतो. बुंड्या मग एका साईडला भुईमुूग टोकायचा. एका साइडला सोयाबीन टोकायचा. आणि जो मधला भाग राहतो ना बुंड्याचा म्हणजे तिथं मग मक- - का घालतात, आणि जी सरी असते मेन त्यात मग ऊस लावतात. हा आणि मग दिवाळी कसं ते सगळं निघतं ना हळूहळू प्रत्येक एकेक एकेक गोष्ट - - निघत येते. म सगळ निघाल्यानंतर सरी फोडतात. जो अ सरीचा भाग असतो त्याला परत बुंडा तयार करतात त्याचा. अ ऊस पण व्यवस्थित येतो आणि आपल्याला - - घर खर्चासाठी सगळं मटेरियल पण भेटतं त्यातून.
बरोबरये. सहा महिन्यानी येत ना ते पीक. उसाचं पीक सहा महिन्यात येतं ना.
नाही.
ते लोकच तोडून नेतात.
हो. तोडवाली, ए अ सुरुवातीला एक वरीस जातच. आपण छोट म्हणजे अ कांड्या लावतो ना. आमच्याकडे कांड्या रोप - - रोप पण भेटत्यात, पण कांड्या पण लावतात. मग ते येतं. मोठ होतं वगैरे, मग यंदा लावलं की - - पुुढल्या वर्षी ह्या टायमिंगला तोडा येतो. दिवाळीत येतो तोडायला.
अच्छा, हा, हा. आणि ते मग किती वर्ष घ्यावे लागत? ते पीक तसच रावुन ते खोड.
आम दोन वर्ष घेता ये त. तिसरं वर्ष पण घेता येत. पण प्रत्येक - - जण आपापल म्हणजे तिसऱ्या वर्षात जास्त त्यात पीक भेटत नाही म्हणजे इन्कम भेटत नाही. त्यामुळं जास्त कोण ठेवायला बघत नाही तिसऱ्या वर्षी.
अच्छा! म्हणजे त्याची चव कमी होऊन जाते का गोडबा कमी होऊन जातो त्याचा
म्हणजे त्यातला रस कमी येतो ना जरा अे आता तेच पीक आपण डबल, डबल वाढवल्यानंतर
हो तेवढं पोषण होत नसेल ना ते
हो ना
बर पण निदान आपल्या घरच्या पुुरते काय डाळी साळी सगळं निघून जातं आणि नगदी पीक पण येत मस्
हा असं म्हणजे काय करतात एक सरी मुग, एक सरी चवाळ, असं लावतात ना मग आणि चवाळ वगैरे, तर आपल्याला लागतच असतं कंटिन्यू
बरोबर आहे
ते निघता आणि ह्या दिवसात तसे खायला पदार्थ छान लागतात.
हो
चालतय मग करते मी मग लगेच परत
ते तीन महिन्याचं असतं ‌पिक
हा तीन महिन्याचे आता लावलं की दिवाळीला किंवा दसऱ्याला निघतच.
तीन, तीन, चार महिने लागतात
हो तीन, चार महिने कसं आपल्या लावण्या वर असतं ता यंदा पाऊस लेट होता त्यामुळं यंदा पिक लेट केले ना मग यंदा दिवाळीत निघणार.
आणि हे पण असेल ना तिथं पाण्याचे सोय वगैरे,
हा नदी आहे आमची इथ
हा मग चांगलंय तिकडचा भाग चांगलाय पाणी नी समृद्ध म्हणजे असं त्यामुळे तर हा तेच ना त्याच्यामुळे मुळ हे भरपूर पिकं याचे येतात पाण्यावरची जी पिकं कुठलंही लावा मग तुम्ही असं
हो
चालेल कॉल लिमिटच झालय बस?
हा चालत
ठेवू चालेल थँक्यू